नाही आता पापडाच पा
हॅलो. हा बोला
हा ताई आवाज येतोय?
हो कमी येतोय थोडा. बोला
ताई तुमचा आवाज नाही येतयं मला. हॅलो, आवाज येतोय?
हा येतोय बोला.
हा. काय करताय?
काय नाही बसलेय. तुम्ही?
काय नाही आता दुपारचा वेळ असं
आवाज कमी येते भरपूर तुमचा आवाज कमी येतोय
मला पण तुमचा खूप कमी येतोय.
अच्छा! आता येतोय? हा बोला.
हॅलो
हा बोला येतोय आवाज.
हा.
काय करताय?
काय नाही. जेवण वगैरे झालं.
हो झालं. तुमचं झालं?
हो झालं. दुपार ये लाईट गेली ना पावसामुळं. नेटवर्क पण प्रॉब्लेम येतोय.
लाईट सारखी जाते, पाऊस पडला का.
हो ना. पाऊस चालू आहे ना, बारीक बारीक बारीक बारीक चालूचे.
सांगितलेच ना, आता सध्या दोन दिवस पाऊस.
बोला ना.
तेच दोन दिवस म्हटलं, पाऊस सांगितलंय ना आता. कोणता नंबर?
आता पावसाचा दिवस आहे, येईलच तो.
हो ना.
हॅलो
हा बोला.
ताई तुमचा आवाजच येत नाहीये.
तुमचा पण आवाज नाही येत मला.
हॅलो
हा बोला.
हॅलो
काय स्वंयपाक केला होता?
अं आता कंदा वडे
अच्छा
हा तुम्ही? हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा बोला
कुठल्या आहेत तुम्ही?
अ रायगड
रायगड अच्छा लागतं फिरायला कुठं गेल्याती?
काय बोलताय?
रायगड फिरायला खूपदा गेल्या असतील म्हटलं
रायगडावर नाही गेले मी एकदा पण मला जायचं आहे.
बापरे रायगडात राहून गेले नाही?
अ तेच नाव रायगडात राहून रायगडला नाही गेले. जाणार आहे ह्या टाइमाला जायचं आहे. अहो येतात नाय आमच्या इथून म्हणजे लांबच आहे एवढं जवळ नाही पण जायला.
हा हो का
अ प्लॅन करतात आणि मग येई तसं नाही सोबत पाहिजे ना कोणतरी
हा मग मग कोणतरी पाय नाय.
त्याच्यामुळे झालं इथे काय आहे जवळ?
हो
तुमच्या इथे काय आहे जवळ फिरायला?
हम्म
तुमच्या इथे जवळ काय आहे फिरायला?
आमच्या इकडं वनी चा गड वगैरे
हम्म
जवळच आहे फिराया मग
ते नाही मग. जाता की नाही मग फिरायला?
मग मग जातो ना.
हा तेच.
जातो जमलं तर नाही तर काय
हो का तेच आपले घरातील कामं पण आवरायला पाहिजेत ना.
हो ना. काय स्वयंपाक केला?
काय?
काय करतात म्हंटलं तुम्ही?
काय नाही आता काम आवरलं आणि बसले निवांत.
हो का.
तुम्ही,
बरं आहे मग, एवढं दुपारच बरी म्हटलं करू कोणाला तरी.
हो, तेच ना काम झालं तर पण मग कंटाळा येतो, बसून पण कुठे जात नाही, पाऊस वगैरे आहे ना. बाहेर पडायला पण, कांटाळा येतो पाऊसा तून,
हो, इथे पण खूप पाऊस चालू आहे.
तेच ना, पाय ओले करायला पण कंटाळा येतात, सारखे- सारखे.
हा, ना, चालूच आहेआता, काय करणार.
तेच, ना. मग काय बोलताय, बाकी?
हॅलो?
हा, बोला! काय बोलताय, मग बाकी?
काय नाही बरं आहे, तुमचा पण आवाज, खूप बारीक हो ना काय माहिती. ती कसला, प्रॉब्लेम आहे. बाकीच्या कॉला तर नाही हो, तुमचाच कॉल आवाज बारीक येतोय.
नाही, मी पण आता एक कॉल केला ना, त्यांना त्यांचा पण आवाज नव्हता मला येत.
काय माहिती आहे, म तुम
त्याला, नेटवर्कच नव्हता, काय?
फोन मध्ये, काही प्रॉब्लेम असेल म्हंटलं?
आहे व, नेटवर्कच प्रॉब्लेम आहे पावसामुळ,
व, लाईट मुळ पण नेटवर्क, जात येत राहत.
हो, तेच ना, तुम्हाला तर, असं फुल नेटवर्क दाखवतोय, मी वायफाय वर आहे.
हो, ना.
हा,
तुमचे किती, टास्क कंप्लीट झाले?
माझं, भरपूर आहेत अजून हा, बाराच झाले, बाराच झालेत माझे कॉल.
माझे तर बाकीचे, झिरो मध्येच चालले गेले.
ते माझे, पण अव आता पण एक कॉल केलेला, तर तिने कट केला, मग फेल गेला.
हो, ना
तुमचे किती, राहिले आहेत?
माझे पण, काहीतरी पंधरा एकच झालेले आहेत, बाकी आहेत अजून
अच्छा, तेच, माझ पण बाकी आहेत.
होतील हळूहळू, काय करचं ना आता,
हा, नाही घरात कोण असलं का, मग नाही करायला भेटत मला, पण मग मी, ह्या टाइमातच करते, कोण नसल की, मग ते कस, घरातल्यांसमोर एवढं बोलता नाही येत, काय?
या, फोन फ्रेंडच्या ग्रुप मध्ये, काय झालं काय कळतच नाही.
काय माहिती,
हॅलो!
हा बोला. हॅलो.
बोला ना.
बोला. झालं जेवण वगैरे करून?
हो हो. झालं. आत्ताच झालं.
जेवलातं का?
हा?
जेवलात काय?
आम्ही काय आज गिलक्याची भाजी केली होती.
कोणती?
बस मग भाजी पोळी तेवढंच.
तुम्ही नॉनव्हेज नाही का खात?
नाही नाही.
नाही म्हंटलं आज नॉन व्हेजचा वार आहे आणि भाजी म्हणून विचारलं.
हो का?
आमच इथे कसं नॉन व्हेज लागतं साहेबांना. त्याशिवाय आम्हाला जमतच नाही.
हम्म नाही का?
हो.
आमच्याकडे पण नाही खात कोणी.
ना, आम्हाला नॉनव्हेज शिवाय जमतच नाही, आम्हाला नॉनव्हेज लागतो, भाजी कंटाला येते खायला.
हो बापरे.
हा.
आमच्या घरातच खात नाही कोणी.
अच्छा.
बाजी बोलला की पाज.
आणि काय बोलतेय बाकी.
काय चाललंय बाकी? बाकी
काय नाय, चालू आहे थोडं लिखाण करते.
खूप चालू आहे घरात बसून बसून कंटाळा येतो.
हॅलो.
हां बोला.
हा काय? काय चाललं बाकी?
काय नाय, बसलीय.
हा.
हं हं.
ह तुम्ही काय खाल्ल आज?
नॉन व्हेज. अग आमच्याकडे आंबा आंबा बनवलेला आंबा. हो हो, ह्म तुम्ही आधीपसूनच नाही का खात की, आता.
ह आवाजच खूप बारीक. येत काय.
आधीपासूनच नाही खात की. आत्ता. आधीपासून नाही का खात नॉन व्हेज.
हॅलो,
आधी पासूनच नाही का खात नॉन व्हेज.
आ,
आओ, नॉनव्हेज कधी पसून नाही खाई.
काय म्हणताय.
नॉन व्हेज कधी बसून नाही खात.
आम्ही आमच्या घरातच नाही चालत.
अस
पहिले पाासून नाही खात.
अच्छा हो त मला काही नसे आलं वाटत.
चालेल तर ठेवू मग.
हो हो, ठेव.
हो